हॅलो!
हॅलो!
हा
हो हो येतोय येतोय हा बोला कि, हो हो येतोय येतोय क्लिअर येतोय काय नाय बघा बसले होते जरा दुपारची वेळ झाला आता, चहाची वेळ होत आल्या त्यामुळे बसले होते
होय?
बोला की
मी पण बसलेलो
हा
असंच म्हटलं फोन करून जरा दैनंदिन जीवनाबद्दल माहिती सांगावीशी गाशी वाटली म्हणून मी तुम्हाला फोन केलाय आता हा
हम
प्रत्येकाचे दैनंदिन जीवन हे वेगवेगळं असतं
होय, होय
अ दैनंदिन जीवन म्हणजे रोज जगणे म्हणजे सकाळ सकाळपासून ते रात्रीपर्यंतच्या सर्व सवयी कामे किंवा दिनचर्या यांचा समावेश होतो
बरं होयच की, हम्म
आदर्श, निरोगी, दैनंदिन जीवन कसे जगावे?
हा
याच्या काही मी तुम्हाला महत्त्वाचं गोष्टी सांगतो
बरं बरं, सांगा की
सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठ लवकर उठणे ह अ सकाळी लवकर उठल्याने कसं आपलं अ आपलं विचार सकारात्मक विचार निर्माण होतय.
होय.
अ दिवसाची सुरुवात ही चांगली होत्या शुद्ध मनाने होते. आणि किमान अ वीस तीस मिनिटे व योगासने प्राणायाम, चालणे किंवा ध्यान
हा
केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. दिवसाची सुरुवात हलक्याने सकल आहाराने करावी.
हो काय हूं हम्म
आणि नियोजनाला म्हणजे क कार्य आणि जबाबदाऱ्या
आ
आणि वेळेचे महत्त्व आपल्या अ आयुष्यात पाहिजेच. दिवसाच्या सुरुवातीलाच हा दिवसाच्या सुरुवातीलाच करायच्या कामाची यादी म्हणजे बनवायला बनवायला लागते छोटी का असना किंवा व्य यादी असावी.
होय का हा
ऑफिसचे काम किंवा अभ्यास किंवा घरगुती कामे वेळेपूर वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आपण
होय.
म्हणजे असं हा सारखं सारखं काम करून आपल्याला जरा थकवा येतो त्यामुळे पाच दहा मिनिटात विश्रां ती घ्यावी ज्यामुळे कामाचा ताण येत नाय.
हा बरं
ह आणि आपण कसं आहारामध्ये पण आपण जरासं मजे वेळेवर पण कसं मागे पुढे होऊ शकतं ना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात कसं
हा
आत्ताची मुले कसं बर्गर, पिझ्झा, सँडवि ल्स नूडल्स हेच खातात. अगोदर सारखं चपाती भात असं काय खात नाहीत.
हा
दुपारच्यानी रात्रीच्या जेवणात डाळ भात चपाती भाज्या
भाज्या होय.
कोशिंबीर अशा असा संतुलित आहार सं करावा. आणि दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी गरजेचेच अस ते आपल्या शरीराला
हम्म
पुरेपूर
होय.
आणि संध्याकाळची वेळ कशी असत्या कामावरून आपण घरी परत येतो.
हा.
किंवा अभ्यासाच अभ्यासानंतर किंवा आपल्या घरची काम काम झाल्या काम झाल्यावर आपण थोडासा आपल्याकडे वेळ असतो.
होय.
आपल्या मुलांना, कुटुंबाला थोडासा वेळ देणे गरजेचे असते. आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅप टॉप वाप वापर थांबवा. म्हणजे गरजेचं नाही आहे की, लॅप टॉप, टीव्ही, मोबाईल वापरनच.
होय.
आता तुम्ही बघताय. लहान मुलांना पण मोबाईलची सवय लागायल्या.
होय होय बघितलं. की आमच्या घरीच आहेत दोन. ह होय.
जेवताना सकट त्यांना मोबाईल लागतो. त्याशिवाय मुलं जेवत नाहीत.
होय.
हा मग ही आपली जबाबदारी असते की त्या मुलांना त्या मोबाईलची सवय लागू नये.
होय.
आणि अशा पद्धतीन मी एक माझी म्हणजे, कसं असतय. रात्री अ झोप ही गरजेची असते. सात-आठ तास री शांत झोप घेणे आवश्यकच असत्या.
होय आणि झोप नसली तर, आपली चिडचिड पण किती होत्या. तुम्ही बघताय.
हा चिडचिड, डोके दुखणे आपल्या आरोग्यात जरास अ हे होते.
बदल
हा.
मग तेच की आणि कसं आहे. असतय माहित आहे काय कि आपण दैनंदिन जीवन जगताना अशा पद्धतीन जगतोय की म्हणजे, आपल्याला वाटत हेच आपलं रोजचं जीवन आहे. हे. आपण ह्याच म्हणजे त्यातच पडून आपण राहण्याचा प्रयत्न जास्त करत असतोय. ते
होय.
तरीही असं टिकून कुठलीतरी ट्रिप वगैरे काढणे. किंवा इकड तिकड जरा म्हणजे त्यातून ताण तणाव मधून पूर्ण बाहेर पडणे. यासाठी आपण काहीतरी बाहेर वगैरे फिरणे. म्हणजे घरातल्या जरा गोष्टी लांब ठेवून त्यातल्या त्यात फॅमिली ग पा करणे. हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे.
हा जे एकत्र बसून जेवणे वगैरे कुटुंबात.
हो हो हो.
आणि कसं जास्तीत जास्त करून आप ण निसर्गाच्या सानिध्यात असावं असं मला वाटत.
होय होय.
कारण आता धूळ, प्रदूषण यामुळे आजार वाढायला लागले आहेत.
होय. पाणी कसं आहे ते. त्याच्यामुळं पण आजारपण पण... जास्त वाढत चाललय आपलं.
होय.
आता तुम्ही मधी बघितला... की मधीच आपल्यात एक... असा विषाणू येऊन गेला की त्याचं
म्हणजे... फटका असा बस लाय की तेथनं लोकसंख्या आपली किती कमी झालेली ए... तुम्ही बघत... बघतच होता की
होय... त्यावेळेस खूप लोकसंख्या कमी झा
हा हा हा. तर ती काय... त... तो कोरोना म्हणून एक आलेला... त्याच्यामुळं किती लोकांचा जीव म्हणजे त्यानं घेऊन गेला तो... प्राण आपलं गेलं त्याच्यामुळं... आपले नातेवाईक का असू दे... आजूबाजूची लोकं सुद्धा त्याच्यात खूप म्हणजे गेली... वाया
हा.
आणि म्हणजे खूप म्हणजे... शरीराची नासाडी पण... त्या हेनं... खूप केली... त्या रोगानं तर मग असे आजार उद... उद्भवून येतात... ते आपल्याला कळत नाई... रोजच्या जेवणामध्ये ते पण
होय.
हम्म... मग तेच लोकांना पटवून देण्यासाठी... काय म... म काय उपाय कराल तुम्ही तरी
चांगला... पोषण आहार... प्रदुनाशी... प्र... प्र
प्लॅस्टिक साईटला वगैरे ठेवणे.
हा... आणि जास्तीत जास्त करून कसं कसं... होतंय... त्यामुळे कि... ते आजार जास्त करून... अं आजारी माणसाला लगेच होतात.
हो हो हो.
हम्म... आणि घाण पाणी... घरामध्ये असणे... किंवा आपण आपल्या दारात जे अं... हौद वगैरे असते... त्यामध्ये आपण किती दिवसाचं पाणी तसंच ठेवतो... एक एक जण वापरत पुन्हा एक मग... त्यामुळे आळ्या.... विषाणू वेगवेगळ्या होत्या... तेच पाणी आपण एक एकदा... त्याच्यात हात तेन धुतो
हा... होय... बघितलं ना मी... ते मध्ये आपल्या एक... डॉक येत होते बघा... जे आपल्या घरी येऊन आप आपल्याला जे... बॉटल्स देत होते बघा. हा... मग ते त्यासाठी दिलं जात होतं... कारण लोक त्याचा... म्हणजे लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी
हा.
हम्म. तर असं काहीसं... म्हणजे आहे... जीवन आता सध्या की जे आपलं... म्हणजे थोडं आजारपणात सुद्धा... थोडं आनंदी सुद्धा आणि थोडं... म्हणजे दुःखदायी सुद्धा... असं चाललेलं आहे
हो.
हम्म... तर मग तुम्हाला काय... आणि काय म्हणजे वाटेल... की दैनंदिन जीवनात आणि काय... फ... म्हणजे बदल? काय म्हणजे अशी... रोजच्या जीवनात असं
आजार होऊ नये म्हणून... मग.... व्यायाम तेन खूप गरजेचा असतो.
हा.
संतुलित आहार गरजेचा असतो. आणि वेगवेगळा आजार हा वेगवेगळा आजार होऊ नये म्हणून, अ कस आपले कुटुंबात सर्वांना आहार एक एकच असावा का?
हा हा हा.
हे गरजेचे असते म्हणजे, सवयी आपल्या ज्या आहेत. त्या बदलायला लागतात.
हा.
चुकीच्या गोष्टींचा आपण दवाखान्यात पण जाताना किंवा आपल्या घरासमोरची जी, अ तुंबलेली किंवा अशी जी घाण असते. ती काढण्या अगोदर आपण हाताला अ हे घालावे. परत मास्क घालावा आणि मगच त्या हेचा घाण काढावी ती आपल्या ग दारातली.
बरं. खरंच म्हणजे ख चांगल्या पद्धतीने तुम्ही पण मला ते सांगितलं.
खरंच छान होतं ते. आणि तरी आता कसं आहे. ते ज विषाणू येण्याच्या आधी मला तर काय वाटतं माहीती आहे. ती आपली म्हणजे अ जी मानवी म्हणजे मानवांची चुकी आहे. कारण त्यांनीच प्रदूषण एवढं वाढवून ठेवले की ते, हो, म्हणजे प्लॅस्टिक एवढं प्लॅस्टिक असू दे किंवा म्हणजे प्लास्टिक प्लास्टिक मुळे तर बघा तुम्ही किती काय काय होतय कि एकीकांचे प्राण सुद्धा त्यांन गेलेले आहेत. प्लास्टिक मुळ आणि प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा बंद की मध्ये आलेली होती. त्याची न्यूज तुम्ही ऐकलीच असेल. तर अशा काहीशा गोष्टी आपल्या म्हणजे जीवनात आता आहेत. त्यामुळे मला तरी वाटते की म्हणजे त्या लोकांनी त्यात थोडाफार बदल करावा. आणि आपल्या दैनंदिन जीवन हम.
हे आजार होऊ नयेत म्हणून, ताजे अन्न घरात बनवलेले अन्न, आपण जे फास्ट फूड खातोय. मैदा ते मै हा
म्हटलं तुम्ही,
हा.
हम्.
आहारात हिरव्या भाज्यांनी, सॅलेड्स तेन खाणं गरजेचे असते.
ओके ओके चालेल चालेल.
हा.
ह
मला छान वाटलं. तुमच्या संघ बोलून.
हा खरच. हो हो खरंच खरंच थँक यू. जान्हवी इकडे ये.
बाय.